हॅलो. हॅलो का हा येते तुम्हाला येते का. हॅलो हा. तुम्हाला येतो का म्हणला आवाज.
हो हो येतय.
काय करतय अच्छा. नाही करतेय आता सुरू आहे. तुमचं झालं का?
हो झालं ना.
अच्छा. मग काय नाही निवांत.
काय म्हणता?
चहा पाणी नाष्टा हेच.
अच्छा. केक वगैरे बनवता का तुम्ही.
केक मी बनवायचे घरी पण आता अशात नाही बनवत केक वगैरे काही पण सगळी मटेरियल वगैरे आहेत. माझ्याकडे त्याचे.
अच्छा अच्छा. मी फक्त तुम्हाला म्हणाले.
काय म्हटलात?
येतो म्हण म्हणजे तुम्हाला येतो बनवता?
हा येतो बनवता केक वगैरे बनवलेत मी घरी आशा.
कसं बनवतात?
प्रेमिक्स वगैरे भेटतच को नाही कक ना प्रेमिक्स. भेटते प्रेमिक्स फक तर त्याच्यामध्ये थोडस तेल टाकून थोडं पाच मिनिट भतर मी हे करून घ्यायचं ते करून घ्यायचं आणि नंतर काय नाय मग ते म्हणजे स्टार्टिंग किती त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावं लागत? पाच हजार खूप झाले त्याच्यात इन्व्हेस्ट करण्यासाठी.
प्रॉफिट भेटत? का लॉस होतो? हॅलो.
सिटीला वगैरे करत असाल किंवा तुमचे कस्टमर चांगले असतील तर चांगलं प्रॉफिट होतं त्यात.
हा हा.
मग तुम्ही जर खेड्यामध्ये कर विकल नाही कधी नाही नाही. विकलेलं आहे मी घरी माझ्या आमची बर्थडे ते अनिव्हर्सरी हे ते सेलिब्रेट करायचे मी त्यावेेळेसच करायचे केक. वगैरे मी त्याचं सामान वगैरे मागवलेलं टर्नटेबल पॅचेस वगैरेच वगैरे लागतो ना त्याला. ते सगळं मागवलं होत मी. बीटर वगैरे लागतं त्याला बीटरची म्हणजे क्वालिटी चांगली पाहिजे. दोनशे वॅटच बिटर पाहिजे त्याला. बाकी बीटर वर तर राहत म्हणजे जेवढी क्रीम फेटायला बीटरच चांगल लागतं बाकी काय त्याला तेच तेवढं कॉस्टली क जात दोन अडीच हजारापर्यंत जातं बिटर. मग बाकीचं काय प्रीमिक्स वगैरे हे एक दोन हजारात भेटून जात. तर आणि त्याचं मटेरियल आपल्याला जर स्टार्टप स्टार्टअपच करायचं असेल ते टर्न टेबल वगैरे तर पाचशे पर्यंत भेटून जातो सगळं. सामान. बाकीचं मग सगं थोडं थोडं तुम्हाला परत कस बिझनेस वाढला तर थोडं थोड ग्रो करता येतो मग.
ह ह ह.
अक्चुली मी बिझनेस करायच ह्याच हेतूने ते सगळं मटेरियल वगैरे घेतलेलं पण नंतर मी ते केलं नाही. सोडून दिलं मग आता.
म्हणजे प्रॉब्लेम काय आला तुम्हाला काय केले नाही?
प्रॉब्लेम असं काही नाही मी घरी म्हणजे फॅशन डिझायनिंग वगैरे करायला लागल्या नंतर दुसऱ्या गोष्टी त्याच्यामुळे ते सोडून दिलं शिवण काम करत होते आणि कस ते त्याचं जे क्रीम भेटते ना विपिंग क्रीम त्याला स्टोअर करणं पण थोडस म्हणजे फ्रीजमध्ये वगैरे हे ठेवावं लागतं नाही तर त्याला एखाद महिन्यामध्ये भुरा येतो आणि आपण कस्टमर चांगले येत असेल तर विपिंग क्रीम टिकते पण आपल्याकडं जर कस्टमर चांगले येत नसेल तर विपिंग क्रीम पण व्यवस्थित टिकत नाही थोडा प्रॉब्लेम हो त्या आता ते कसं टिकवतात ते लोक मग त्यांना विचारयला लागते एक वेळेस आपण जिथून मटेरियल आणतो तिथं.
हा हा हा.
करायचंय का तुम्हाला?
हो म्हणजे माझं चाललंय बघाव म्हणुन.
ऑनलाईन एक आहेत शिकवतात एक जणच आहे पण ऑफलाईन नाही जमणार मला. नाही नाही ऑनलाईन ऑनलाईनच आहेत. ऑन लाईन. बस. पण त्यांचे कॉस्ट वगैरे काये ते एक वेळेस पाहायला लागेल म. हा ह तेच म्हणजे काय म्हणजे त्याचे जे प्रोडक्ट जे पाहिजे त्याला ते काय ऑनलाईन घेता येत. हा. ते तर ऑनलाईन भेटून जातं सगळं ऑनलाईन त्याचा काय ईशू नाही.
ह ह.
हम्म म्हणजे पंधरा वीस दिवस एक महिना केेला तर होऊन जाते त्याच काय एवढ नाही हा न तुम्ही घरी जरी केलात ना फक्त त्याची त्याचा बेस तरी सोप असतो बेसचा काहीच इश्यू नाही फक्त ते केक पफ व्यवस्थित बनवता आला ना झाला, फक्त त्याचं काये वरून गार्निशिंग जे करतो आपण किंवा डिझाईन जे काढतो ती प्रॉपर जमायला पाहिजे बस. बाकीच म मधलं तर काही नाही. त्याला आयसिंग वगैरे करतात, परत शुगरच सिरप वगैरे टाकून ते सोप मधलं काही इशू नाही एवढा ते जमत सोपय ते. फक्त वरचा हा वरचच. अगोदर प्लेनच हे करायचं ट्राय करायचं क्रीम लावून प्लेन केक कसं बनवता येईल त्याच्यानंतर मग फुलं वगैरे काढाला ट्रय करायचं आणि कसं करत गेलात, प्रॅक्टिस होत गेली, कि ते येत बी ऑटोमॅटिक परत काय वाटत नाही. हा ते तर आहे. हम्म. हा. प्रॅक्टिस करत गेला तर येत जात सर्वच काय नाही. सोपय ठीके बघून मी ट्राय करते पण ऑनलाईन थोड कस म्हणजे मोबाईल व बघून पण येत युट्यूबला यट्यूब ला टाकला युट्यूबला पण हा नाही. यूट्यूबला पण टाकून बघा ना फ्री क्लासेस वगैरे म्हणून केक फ्री क्लासेस वगैरे तर त्याची सिरीज वगैरे भेटून जाते प्लेलिस्ट मध्ये. बघु पण ते कुठल्या फ्लेवरला काय युज करायच पूर्ण डिप मध्ये दाखवत नाही दाख नाही नाही जर क्लासेस अस तील ना तर पूर्ण दाखवतो युट्यूबला
आहेत पण थोडी
थोच आठ दोन वाज तीन वा दाव त्याला पण दाखवत्या.
हम्
काय म्हणता अजून.
काही नाही, तेच त्याचे ते ऑनलाईन म्हणजे सगळं मागावं लागेल भाडी वगैरे.
हा हा हा.
परत त्यानंतर सुरु करता येतंय.
प्ले लिस्ट मध्ये दाखवो परवा फ्री ऑलाईन बेकिंग क्लासेस. आहेत खूप सारे. विपिंग क्रीम कशी करायची. आणि जेव्हा मग त्याचं डेकोरेशन वगैरे खूप, आणि तरी काही शेअर करेल मी तुम्हाला काही गोष्टी. बघून घेतो एक प्ले लिस्ट.
हो हो. बघुते आधी म्हणजे त्याचं ते सामान मागावं लागेल ना.
हा मटेरियल मागून घ्या. मटेरियल मागवलात म्हणजे तुम्हालाही हां. मटेरियल मागवलात तर तुम्हाला हे सोबं पडेल मग गोष्टी.
तुम्ही किती बनवले केक आत्तापर्यंत?
तीन चार बनवले मी.
अच्छा.
म्हणजे त्याचं सगळं मटेरियल आहे तुमच्याकडे. हा मटेरियल आहे माझ्याकड. ओवन आहे ओवन मी याचा घेतला होता कुठली कंपनी होती बाई ती. आठवत नाही. हे नाव आता बिटर वगैरे कुठल्या कंपनी मा हा तेच तेच तेच सांगते
फिलीपचा का?
फिलिप्स हा फिलिप्सच आहे वाटतं माझ फिलिप्सच आहे हो. हा फिलिप्सच चांगला आहे मटेरियल कस मागवल्यानंतर पण ते आपल्याकडे टिकायला पण पाहिजे ना व्यवस्थित.
हम्म हम्म.
परत उगीच कसंय, आपण घ्यायचं मटेरियल आणि ते मग खराब होणार ते व्यवस्थित राहणार नाही ते काय कामाचं नाही ना. फिलिप्सच दोन हजार वॅटचं आहे माझं बिटर
हं. हं.
छान हाय
म्हणजे चांगलं थोडं त्याच्यान लहान वगैरे मागलं तर नाही जपलंत का?
ते बीट होत नाही व्यवस्थित आणि मग ते आ पण जेव्हा बीटरनी बीट करतो ना ह्याला अ क्रीम बीट करतो ना तर ते ज्या भांड्यामध्ये बीट करतो ते भांडं पालतं करून बघतात मग पालतं केल्यानंतर त्या भांड्यातून ते बीटर खाली आपलं क्रीम खाली पडायला नाही पाहिजे मग खाली जर पडली तर मग ते व्यवस्थित - - बीट होत नाही म्हणून फक्त बीटरच चांगला हे केला पाहिजे चांगलं बिटर घ्यायला लागत दोन हजार वॅटचं - - कसं कमी वॅटचं असेल तर ते मग थोडं टाइम बंद घेतं - - मग त्याला आयसिंग वगैरे कराव लागत. थंड पाण्यात ठेवा. किंवा बर्फाच्या हेच्यावरती - - ठेवा करा असं करावं लागतं मग त्याला - - हम्म हम्म हम. जास्त वॅटचा असेल तर ले पाच मिनटात होऊन जात. हा प्रॉब्लेम आहे बघा. ठीक आहे महाग होते म्हणून ते हा थोड सिरीज वगैरे बघा म्हणजे ते फ्लेवर वगैरे सगळं ऑनलाईन भेटतो का? हा भेटत हो ऑनलाईन. तरी तुम्ही एक वेळेस नाय का बघून घ्या हे. युट्यूबला वगैरे खूप व्हिडिओज वगैरे मिळतात त्याचे काय पहिल्यांदा काय मटेरियल लागतं हे ते बघून घ्या त्याच्यामध्ये होऊन जात तरी मी एक शेअर करते तुम्हाला. सांगतात त्याच्यात काय म्हणता मग अजून? काय नाही बस चालूय चहा करायचे. नंदकडं आले त्याचा चहा करतात त्या - -
हम्म हम्म.
ब बाहेर - - चालतयं बघू मी म्हणजे बघेन मी ते आता ट्राय करून
व्यवस्थित
थोडं मटेरियल मागून घ्या. घरी करून बघा अगोदर - आणि नंतर जर वाटलं तर मग क्लासेस करू शकतात तसं काय नाही एक दोन व्हिडिओ जरी बघितलेत ना तुम्हाला बेस्ट समजला ना मध्ये कस बनवायच तरच्या गोष्टी समजतांचं. आम्ही - - खेड्यामध्ये कसे एवढे मोठे, मोठे, पण केक कुणी घेत नाही. छोटाल, छोटाल च केक, केक ला त खेड्या मदे.
हो च बोलू मग नंतर.
हो हो चला बाय.
ठू.